हॅलो.
हा.
येस बोला हो येतंय येतंय.
मॅसेज केला, मॅसेज बघितलं नाहीत.
अ हा चालतय तस सकाळ सकाळी आवरायचं त्याच्यामुळे मग काय मेसेजकडे काय जास्त बघायला वेळ नसते सकाळ सका
हा हा गुडे आहेले गुडे सका सका का आवळा देऊन गेले आवळा आण काल ते ह्याला भेट साडू लहान नेल्याता तिकडं स्टॉपला कड कुठल्या स्टॉपला भेटली होतीत वाटत ती पण गावाड येत होते. आणि ही पण गावाड येत होती.
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम् अच्छा बर बर बर.
बाकी काय.
काय नाही बाकी चाललय आवरायचं आपलं घरातलं.
तुमचं काय सायकल फिरवायलाय काय?
हा नाही नाही चाल हे बोलायला झालोय बाहेर.
अच्छा अच्छा बरं काल काय रेट्रे धरण लागेल काय सायकल घेऊन.
रिट्रे होय होय होय यार अ लय लाम आणि आणि अ दमाय व्हायला लागली आणि मेन म्हणजे का नाही. चालवत नाही सायकल सायकल चालवताना ते बॅटरी सहित चालवत म्हणजे गुडघ्यावर ताण येत नाही. आणि दम पण लागते. दोन्ही होते म्हणून एवढे लांब जाऊ शक ते रेग्युलर नाही जाऊ शकणार एवढं.
हो तेच की कारण जाताना चढ आहे ना सगळा येताना हा होत जाताना सगळ चढच आहे तिकड थोड्या दिवसात शिराळा शिराळाला जात. काय म्हणायच तुम्ही
हा शिराळा काय पाक तिकड खकररूडला बी जाऊन येईन ते बॅकअप बी तेवढं देतय बी चालू बोलते. सांगा चाळीस किलोमीटर जातय दिसच.
हा हा हा पण मग ते पॅडल मार रिचार्ज पण होतीय का बॅटरी परत तस नाही काय त सिस्टम जर केली तर
होय होय लय बाारी होईल तस केट हो चार्जिंग बरबर करता येत असेल तस प ते अजून काय तस. चालेल ना.
हा हा हा बर
बाकी आता आज काय ड्युटी हाय.
आज आहे की दोन वाजता
बरबर.
हम्म आज काही घरातूनच आहेत त्यामुळं काय?
हा.
आ.
किती दिवस असते घरातन
घरातन तस दोन दिवस असते सोमवार आणि शुक्रवार पण काल तुला नाही म्हटलं ते का? कॅबवाल्यांचा संप होता त्यामुळे मग
हा.
अ घरातनच दिलत.
आता उद्या सुट्टी असेल ना उद्या परवा
हो उद्या परवा सुट्टीय.
म्हणजे दर शनिवार रविवार सुट्टी असतेच.
होय होय फिक्स असतेच दर् शनवार रविवारी ते कधी तर कौचीत म्हणजे मंथंड आला का नाही आम्हाला कि एक तारीख वगैरे मग तेव्हा ते आमच. क्लोजिंग करायचं असते ना फायनान्स तेव्हा मग ते करावं लागतं लॉग इन
बरं
हा असायते
हम्म हम्म
काय झालं ॲप्पल च सेटिंग कळालं का ते?
हा केलं केलं सेटिंग सगळं केलं ॲप्पलचं फोटो का? काढायचं काढायचं काढायचं असंच दिवस जाताय ते साताऱ्याने गेलो त्यावेळी जरा टाइम मिळाला म्हणजे काढायचं काहीतरी सीन होत आता सीनच नाही त घरातच आहे आम्ही आराम चालाय जरा चिकन आज जरा नियोजन आहे. आजर ते आमची आजी ए आजी म्हणजे हिजी आजी बायकोची हम्म तिकडं जाय इथं चुलीवर करायच खायाचं प्रोटीन मी बघितलं त्यावर रिसर्च केला ते हिरवं मुग जी खातोय की नाही मी त्यातनं एवढं म्हणावतसं प्रोट टीन नाही मिळत हा म कमी मिळते व्हेज मधे कमीच असतय प्रोटीन नॉनव्हेज मधेच जास्त प्रोटीन असतंय लय जणानं सांगितलं मला व्हेज फिक्स नॉनव्हेज मध्ये असत प्रोटीन
होय जरा मासे पण तुम्ही चालू करा मासे खायचं पण
माश्यात जरा ते मला तेलाच प्रमाण जास्त वाटतय म्हणून मी
सारखं नाही खायचं महिन्यात एक दोन वेळा खाल्लं तरी चालतय असं
ते काय होतंय तेल कसलं ओढतंय तेल बी ओढतंय आणि ते त्यात ऑलरेडी तेल पण असतंय जास्त
फ्राय करायचं म्हणजे तव्यावरती फक्त थोडंसं तेल टाकायचं खाली आणि मग ते फ्राय करायचं थोड्याश्या तेलामध्येच
हा म तेच
कारण ते तुम्ही जर डीप फ्राय केलं म्हणजे कढईत तेल सोडून जर सोडलं तर मग ती लय तेल खातं तसं नाही करायचं
नाही नाही कढईत नाही. आता काय करतात सगळी तीच करतेत डीप फ्राय च करतेत रवा रवा लावून
हा हा शॅलो फ्राय हा
हा मग तसलच करतेत पण तरी पण त्यात तेल असते ऑलरेडी लैय निघालेला ते तेलच बघितलं की नको वाटतेय पण ते मासे चांगले असते त्यात बी प्रकार हायती कारण त्यात कोलेस्ट्रॉल वाढणारे मासे वेगळे आहेत कोलेस्ट्रॉल कमी ठेवणारे बी आहेत. असे प्रकार आहेत टाकलंय मी आज स्टेटसला बांगड्यात नसतंय नसतंय अजिबात कोलेस्ट्रॉल
हा हा हा पण ते माणूस तर म्हणलंय की बांगडा कमी खावा म्हणून आठवड्यातून एकदाच खावा
कडा नाही ते दुसराय काय दुसराय कुठला तरी हाय
दुसरं आहे बांगड्यामध्ये ह्याच मर्क्युरीचं प्रमाण जास्त आहे म्हणलं त त्यामुळे जास्तं खाऊ नका भांगडा
होय
हम्म
त्यात काय ओमेगा थ्री मिळते आपल्याला प्रोटीन पाहिजे प्रोटीनचा स्त्रोत जास्तय प्रोटीन कस होतंय प्रो टीन शुगर सगळं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते प्रोटीनं
हा बरोबर मग काय अंडी खायची
हा म आंडी सुरूचयत आता अंडी त्याला मला सुरूचयत बदाम अक्रोड सुरूचयत रोज
हम्म हम्म
बिसवण ते हे करते नाही र नाही नाही नो लेज आहे की नाही मी टाकत म्हणजे ते येते म्हण टात पण घेईल तेवढं नॉलेज कमीच आहे. अजून बी अनुभव घेतोच मी कमीच आहे ते त्याला लय दहा पंधरा वीस वर्ष पाहिजे ह्यातच असं रोजचं डेली ज रुटीन च माहिती घ्यायला पाहिजे एवढं सोपं आहे वे ते काहीत साईड
ते कि नाही नाही तुला काय वाटते हे लोकांनी काही पूर्ण नॉलेज घेऊन चॅनल बनवलेत वे.
होय होय होय.
त्याचीच कॉपी बनोत्यात असं असत्या य ते. कोण परफेक्ट कोणाला नॉलेज नसते.
पण एवढं आहे ते आरोग्याच ज्यापासन टातय नाही त्यापासून व्यू माझे लय वाढलेत. लय वाढली तिथे. व्हाट्सअप चा व्ह्यू वर्जन बघत पहिलं कस? बोरिंग असायच सारखं ते माझं ते माझं फोटो आणि व्हिडिओ हे असलच अस त्यामुळे माणसं बोर होते आता आरोग्याच टाकते त्यापासून आवडीने बघतात.
हा हा हा बर!
आरोग्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण कंट्रोल जी भवर नाही एवढं बी असं जीबर कंट्रोल नाही. तू खातो का नाही साखर बिकर काय?
शुगर तेवढं रेग्युलर आपली जे असती तेवढीच बाकी काही नाही एक्स्ट्रा असं काय वगैरे अस एस्ट्रा काय नाही खात स्वीट जास्त आपलं जसं घरी नॉर्मल असते तस. आवडत गोड मला असं काही प्रॉब्लेम नाही. पण ते तेवढंच म्हणजे रेग्युलर आपण जेवढं खा तो त्या प्रमाणातच आणि सकाळी तर मग चहा मध्ये आता हेच केले गुळा्याची पावडरच वापरतोय साखर बंद केली सकाळच्या चहामध्येध्ये संध्याकाळी कसं होत ऑफिसमध्ये चहा तेवढ पीत नाही चहा आणि चपाती जेवढं खाईल तेवढंच.
अरेरे! चहा चपाती नाही चांगली रे.
ते आम्हाला सवय झाली बॉडीला ती बरोबर नाही होत मला काय नाही होत. अरे लहानपणापासून खातोय आम्ही. ते अजून तुला सांगू का कसा आहे माहिती आहे का एखादी व्यक्ती जर का आ ही गोष्ट तू जो म्हणलास की नाही चहा चपाती हे चांगले नसते पण त्यात डॉक्टर असं पण म्हणतात आता त्याला पोडकास्ट मध्ये त्या डॉक्टरां विचारलं की तुम्ही तर म्हणताय चहा चपाती हे करत नाहीत पण काही काही लोक लहपणा पासून खातात मग त्यांना कसं त्रास होत नाही तर तो काय म्हणला माहितीये का डॉक्टर की तुम्ही जेव्हा लहानपणापासून खाता तेव्हा ते बॉडीला आहे ना तुमची ती सवय होऊजाती की बाबा हा ही गोष्ट जी आहे हा रोजच खातोय. मग ती बॉडी त्याप्रमाणे ऍडजस्ट करून घेते. मग त्या गोष्टीच तुम्हाला तास होत नाही मगं अस
बरोबर बरोबर लहानपणापासून ते खात असेल त्याचा त्रास होत नहीं.
हा मग ते आता आपलं चाललंय म्हणजे पूर्ण शाळेत जाते. तेव्हापासनं तोच नाष्टा आहे सकाळचा.
हा बरोबर. चहा आणि चपाती
आणि संध्याकाळी मग ऑफिस मध्ये कसं होतंय? हा चपाती कस आहे एक एकच वेळ अस ते संध्याकाळी मग भाकरीच असते आणि ऑफिसला जर असेल तर मग ते संध्याकाळी सगळ्या मित्रांच्या सोबत तर मग छोटा आपला ह्याच कप नसते का एकदम बा तो वाला त्यातलं दोन घोट आपलं चहा ते पण आम्ही अर्धा अर्धच पितो एक मित्रां मी आहे. ते आपलं दोन घोट प्यायचं फक्त बस बाकी बाकी दिवसभरात कधीच नाही मग.
मी तर चहा पितच ना. हा
ब्लॅक कॉफी हा ब्लॅक कॉफी चांगली ये. लिव्हरला वगैरे मग ते ब्लॅक कॉफी ऑफिसमध्ये असते ना मग ते दुपारी आपलं तेवढी घेतो मी चार वाजता वगैरे त्यात थोडासा हे टाकायचा अ तूप टाकायचं थोडं आणि तूप तूप हा कॉफी मध्ये हा ब्लॅक कॉफी मध्ये हा तू टाकून बघ गुगलला तुला कळेल ती जी लोक काय कसल्या प्रकारचा एक डायट असतो ना ती करणारी लोकं ते कॉफी आणि तूप एकत्र हे करून पित्यात ते तुझ्या लिव्हर साठी सगळ्यात भारी आहे म्हणजे लिवर फॅटी लिवरचे जे प्रॉब्लेम असतात का नाही ते नॉर्मल होत आहेत त्यांनं साखर नाही टाक
करहायच ना
साखर कशाला साखर मग काय उपयोग आहे बीना साखरेचं रे ह नुस्ती ब्लॅक कॉफी
हम्म हम् बर
त्यात फक्त एक चमचा तूप टाकायचं आणि मग भारी टेस्टला पण भारी लागतय आणि हेल्थ ला पण चांगलं आहे तेे
करून बघायला पाहिजे
कायतरी एक प्रकारचं नाव आहे ते कसला तर डायट म्हणतात ते फॉलो करणारी लोक आहेत ना ती तशी कॉफी पित्यात हा आणि काय कपिश सायकल
आता जायाचं थोड्या वेळानं सुट्टी आज नशीब त्याला सुट्टी आहे तुला म्हटलं नाही का आता टाइमच नाही त्या ह्याला त्याच्या क्लास मधनं आणि ह्याच्यात
हॅलो
हा आवाज बंदच हुतोय मध्ये
हा मध्ये जरा काय माहिती काय प्रॉब्लेम आहे ते वायफाय कॉलला असंच आहे नेटला जरा काय झालं क लगेचं ती बिघाडतय
ह तरी मी फायजी आहे आता त्याला म्हटलं नाही व्हय त्याला आता क्लास मुळं सुट्टी मिळत नाही नशिबानं आज सुट्टी मिळाली आज ठरवलं
शाळेला सुट्टीच आहे ना आणि
मोहरम का काय आहे ते
होय मोहरम मोहरम हा हा बर काय आमंत्रण आहे की नाही
आह आ म्हणून तर नाही नाही नाही ते दुकानात ऍक्टिव्ह असले की असतय आमंत्रण दुकानात ऍक्टिव्ह नाही आता
हा ते पण आहेच बर आज कुठं जाणार आहे सायकल घेऊन
सायकलिंग काय असं काय ठरवत नाही असं जातोय कुठं वाटेल तिकडं आज गुड्डी हाय बघूयात गुड्डी काय म्हणते गुड्डीच बी ते चॅलेंज सुरू आहे की आता
हा हा हा
ते काय काय व्हिडिओ टाकते ते चॅलेंजच
हा हा हा
नाही ते चॅलेंज तू काय आता तू चाल किती पंधरा वीस मिनटं दिवसातून हा पंचेचाळ मिनट.
हा आणि संध्याकाळी हा आणि संध्याकाळी म ऑफिसमध्ये जर अस. तर जेवल्या खाली थोडा एक दोन तीन राऊंड होत्यात म्हणजे टोटल. सात सात ते आठ हजार स्टेप होत्यात सकाळच्या अन संध्याकाळच्या
हा चांगल आहे. ते सगळ खांद्यावर आहेय सगळं.
होय.
त गोड किती खाते आणि ननव्ज किती खातंय त्यावर सगळं
बरोबर आणि मी मा माझं कस झालंय उन वगैर काही जास्त वाढ तुझ्यासारंच आहे. म्हणजे पोट नाही आपलं हाय तशी स्लिम बॉडी त्यामुळे लय पण एक्स्टम.